हॅलो बोला.
माझे जे पैसे आहे ना, तीन हजार ते माझ्या सी ई टी ला भरायचे आहे तुम्ही देऊ शकता का.
हो माझे जमा झाल्याच्या नंतर मी देईल.
नाही, सध्या तरी मला आता पाहिजे, कारण मला आता खूप जरूरत आहे. त्याचा
हो कॉल कट झाला होता, त्याच्यामुळे मी सांगितलं नाही. माझे होणार दहा तारखे ला जमा तेव्हा जाणार. देईल. माझं शिक्षण झालंय भरपूर. भरपूर शिक्षण झालं आहे. शिक्षण काय झालं आहे. फायनल ग्रॅज्युएशन कंप्लीटय, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे. आता मी आपल्या बचत गटाच्या कार्यामध्ये आहोत सध्या.
माझी सध्या बारावी झालेली आहे. सध्या मी ने बोर्डाचे पेपर दिलेले आहे. सध्या मी सीईटीची परीक्षा देत आहे.
ठीक आहे न. माझ्याकडे आल्याच्या नंतर देऊन देईन तुम्हाला.
मला विश्वास नाय तुम्ही देणार म्हणून.
विश्वास नाहीयाय तर ठीक आहे. जेव्हा येईन तेव्हा पाहू. हं का करणार आहे. तू सीईटी झाल्यावर का करणार आहे, किती पर्सेंट आल्यावर.
ती सरळ जाणार हाय
हम्म. पहिले तर सीईटी मधे मार्कस मारा त्याच्यामध्ये, तेव्हा कुठे येणार. अच्छा.
ह आता सीईटी केल्यावर, मार्क्स तर येणारच ना.
त्याच्यासाठी अभ्यास कराय लागतेय. फिरण्याने घुमण्याने काहीच होणार नाही, अभ्यास कराय चांगला मार्कस मारा आणि मग आपले स्वप्न पूर्ण करा. आता काय पहिलेसारखं राहिलं नाही. आता तुम्हाला सगळ्यांचं ट्युशन क्लासेस, सगळ्या गोष्टीतून माहिती मिळते मोबाईल.
अच्छा- अच्छा. माहिती मिळते मग.
चांगलं. कुठे विनाकारण टाइमपास करू नका, आपला अभ्यास करा.
त्या कारण कधी टाइमपास केलाच नाही.
तुझ्या सगळ्याच मैत्रिणी सीईटी देणार आहे का. सगळ्याच मैत्र मैत्रिणी सिईटी देणार हाय का म्हंटलं
हो सगळेच
जे ज्यांनी आता दिली ते एक्झाम झाले का पास
जे ए जी जे डबल इ च असते
ह त ते निकाल लागला का ठीकाए ते पासच काम करून टाक ते अ बस तिकीटचे हाफ हाफ टिकीट हुतय त्याचे कुट पण गेलं तर ते तिते बस स्टँडच्या
क्रिमिनल काडा
नॉन क्रिमिनल ल कशाला लागतय
नॉन क्रिमिनल लागतय जेव्हा ऍडमिशन कराय चे राहते कॉलेजमध्ये तेवा आणि जेवा डाक्युमेंट्स नाय राहत ना
हम
तेवा त्यानी ऍडमिशन नाइ करून देत मंग कॉलेजमध्ये नंबर लागला तरी
हो त तू तिथं तहसीलमदे गेली होती तिथन जाणा त्याले सांग ना होता आता येतो ना मी आता घरी जा
नाही नॉन क्रिमिनल लागतय सगळ्या ब अ सगळ हे लागतय आदी चार पाच वर्षाची हे लागते कागदमदे तर आपला वैलिडिटी वैलिडिटी ना इनकाम
ठीकेए ठीकेए काडुन टाकू हा बोल
मोललवकर मोलात काम आहेत आता वेळ नाहीये.
मगाशीच झालं ना, त्याच्यावर सामाजिक बोलायचं आहे मग मी काय नाइ मला ताइचा कॉल येताय.
मम्मे हॅलो अ तुमाला आसं काय आवडते ज्यात सगळ्या गोष्टी छान राहान असंत. असा तुमी तुमचं एज्युकेशन काय तुमचं शिक्षण काय तुमी काय करता सद्या? तुम्हाला असं काय आवडतं मी शिक्षण घेतलं त्यानंतर काय हे केलंय
बोल ना लवकर लवकर कामय मला बोलायचाय सामाजिक बोलायचंय
ह्या ड्युट्याच नां आम्ही करत आहोत बचत गटाच्या. या काय कमी ऐ?
बट दे आर नॉट पेइंग फॉर यू
हम्म. त्या तश्याच राहतात. अगं मगं जायचा वेळ नाहीये.
थांबवून जाना थोडा वेळ आता. चार मिनिट
हो. बोल ना तुझं काय काम आहे ते लवकर लवकर बोल.
अं, आम्ही क्रिमिनल काढूच्या आणि इन्कम काढून द्या चार वर्ष
तीन वर्षा चे अगोदरच काढून आहे आणि नॉन क्रिमिनल साठी तहसील मध्ये जा, तिथं डॉक्युमेंट्स स्कॅन केले असून तिथं सही लागते. तिथं देऊन देत तो झाला काढून घे. येतो ना मी
कधी येता तुम्ही? येतच नाही. मला कामच खूप असते. बचत गट, बचत गटाचेे, एल आय सी
हम्म. करायच लागते ना, ते नाय केलं तर कसं? आता उद्या परवा लग्न आहे, तिथं जायचं आहे. नगराळे मॅडमच्या मुलाचं लग्न आहे, तिकडे जायचं आहे. चंद्रपूर. प्रिन्स मध्ये आहे प्रिन्स पॅलेस. जाईन मी म मैत्रिणी सोबत विक्स ची गोळी घ्या ठीक आहे, बंद करू.
ना मम्मी? मग
ओहं.
कफाची माणसे कडे कडे झाल्या, याच्यांवर.
तर संध्याकाळी जाऊन, दवाखान्यात जाऊन ये. आज संध्याकाळी. पाहू, तेथे विचारू. हम्म, का ते हे औषधी पिऊन पहा ना पप्पाचे. तूझ्या.
अच्छा, अच्छा, बघते मी सध्या. तरीही
कधी येणारे घरी? हम्म, आज नाही गेली का? ट्युशन ला?
नाही आज, ईद आहे ते
आज ईद आहे का?
हो, आज ईद आहे. आज ईद आहे? आज ईद आहे, दोन दिवसांनी रामनवमी आहे.
रामनवमी आहे, तर माझी ताई येणार आहे. नागपूरवरून येणार आहे रामनवमीच्या पहिले.
तुझी ताई का ग
इंजिनिअरिंग करताय डाटा फाईल्स मध्ये.
छान, व्हेरी गुड.
हो, आता व्हेरीच गुड.
ती हूशार आहे गं.
घरच्यांला तर वाटते का मार्क, याच्यावर राहिले फांदीवर. हलवलं तर खाली पडतील.
सगळं, का बोलते तू, चांगली बोल ना. चल आता मी ठेवतो पहा. नाही नाही,,, आता तुम्हाला कामं नाही आहे का गं? कामं करा
इथं पत्ता
ठीक आहे.
तुम्हाला काय वाटतं, तुमचे गुडघे दुखते, सगळं दुखते. तुम्हाला कसं
आ घरीच बसाल.
सगळेचं कामं करायला लागते सकाळी उठून, मग दवाखान्यात जाते. ते, संध्याकाळी मला कामं आहे. मला आपले कामं करायचे आहे. बाहेरचीही कामं करायचे आहे. एवढी कामं करून, बाकीच आहे माझी. आता मी सकाळी उठून
सकाळी उठायचं, व्यायाम कराय चा,,, फिरायला जायचं सकाळी,, आठ आठ वाजेपर्यंत झोपायचं नाही. सकाळी
तरास होऊन राहिला आता मला.
त्रास तर सगळ्यांनाच येतो. पण सकाळी उठायचं, व्यायाम करायचं, चहाही नाही प्यायचा. शुगर इज शुगर नाही, साखर नाही खायची.
सगळं माहित असते पण लोकं सगळं सोडत ते का नाही सोड,,, खायचं ते खातेस.
तुम्ही सकाळी उठत जा,, व्यायाम करत जा,, प्राणायाम करत जा.
तू का गेली होती का आज फिरायला? हो.
रातचं कळ टळ्ळं माझं.
तर,, म्हणून नाही का?
हो तर आता सोळा तारखे खेपासून सव्वीस तारखेपर्यंत
हो ठीक हाय,, ठेव.